हॅलो. हॅलो, हॅलो. हा, आवाज येतोय माझा?
बारीक येतोय जास्त.
हॅलो. हा येतोय. तुमचे कार्याचे टास्क कंप्लीट झालेत का?
नाही पहिलाच कॉल आहे हा.
पहिलाच आहे का? म्हणजे आलेत का तुम्हाला टास्क?
हा आलेत ना.
हा एक टाईमला आपण चारदा फोन करू शकतो एकाला.
हो.
हा.
काय करताय तू?
काय नाही बसलोय.
हा हा.
स्वयंपाक झाला तुमचा?
हो सकाळी जेवण वगैरे झालं. म्हणजे आज काही जास्त स्वयंपाक नव्हता, काल यात्रा होती ना आमची.
म्हणजे कुठली यात्रा? हा खाडी खरोब. हा. आता सगळे पंढरपूरला जायची तयारी. हम्म जाणारेत वाटत. हो आमचे आ घरचे जातात म्हणजे.
हा.
आम्ही काही नाई.
हम्म हम् हम.
हो काय स्वयंपाक ? हो झालं आताच झालं. म्हंटलं हे टास्क कम्प्लीट करून घेऊ.
अच्छा, तुमचे किती राहिलत टास्क?
आता माझा तीन राहिलेत अजून.
हा.
ह आज वीस, आज आज वीस तारखेपर्यंत कंप्लीट करायचे आहेत ना ते?
हो.
तुम्हाला याच्या आधी आलेत का?
नाही, फर्स्ट टाईम आहे म्हणजे माझ्या बहिणीला आलेलं मी तिचं तिनं मला सांगितलं मग मी ओपन केलं.
आ.
हम्म.
तुमची बहिणीच म्हणजे तुमच्या बहिणीने घेतलेले का टास्क?
हो तिची झाली कंप्लीट.
अ अच्छा.
तिला सगळेच आलेत म्हणजे रेकॉर्डिंगचे पण आलेत, ट्रान्सलेशनचे पण आलआलेत आणि कॉलिंग चे पण आलेत.
हो मला पण फोन अ फ्रेंडचेच आलेत आजून तरी
हां.
ट्रान्स्क्रिप्शन वगैरे ते नाही आले आजुन.
हा हा. ते हे कंप्लीट झाल्याशिवाय ते येत नाहीत.
हो ना? एक टाइम किती आहे ते? म्हणजे एक टाइम ला किती? आज काय? एक टाइमला हे कॉल किती करता येतात म्हणजे?
एकाला एक कॉल आपण दहा मिनिटं बोलायचा.
नाही ते तर आहे हो पण एक टाइम म्हणजे किती टास्क येतात ग?
असे तीस टास्क येतात. एक, तीस कॉल येतात.
अच्छा.
हं.
तीस येतात का?
तुम्हाला किती आले?
मला आता पंधरा आले
हा मग ते सबमिट कराल तसं पुढे पुढे येत राहतात.
पण आपले एकशे ऐंशी मिनिट कंम्प्लीट झाले ना की टास्क कंम्प्लीट होतो. मग तुमचे तीस कॉल नाही झाले तरी
ब ब चाल काय मग काय चाललं?
काय नाही निवांत, तुमचं काय चाललं
काय करता तुम्ही,
मी आर्टिस्ट आहे. मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ज्वेलरी आर्टिस्ट
अच्छा म्हणजे तुम्ही ब्राईडचे पण मेहंदी काढतात का
हो ब्राईडच्या ब्राईडची म्हणजे पूर्ण ऑर्डरच घेते म्हणजे मेकअप पासून ते मेहंदी, ज्वेलरी वगैरे सगळंच.
मेकअप पण का
हो मेकअप पण
अच्छा तरी एक ब्राईडचे किती
अ जर एक ब्राईड, असेल मेकअपची तर तिचं मेकअप आता समजा तीन मेकअप असतात ना लग्नात हळदी, एंट्री, आणि अक्षदा, त्याचे दहा हजार होतात. आणि जर एकच मेकअप तुम्हाला करायच असेल म्हणजे बेबी शॉवर म्हणा किंवा गावदेव वगैरे मग त्याचे दोन हजार, अडीच हजार म्हणजे त्यांच्या लूकवर ठरतं कसं लूक हवं आहे त्यांना
अच्छा आणि ज्वेलरी वगैरे सगळं तुमचं
हा ज्वेलरी वगैरे आमची जर तुमची असेल तर मग त्यात कमी जास्त होणार.
अच्छा, अस
हं, तुमच्याकडे पण हेच रेट असतील ना
हा आमच्याकडे तर काही वेळेस ना एक टाई- मला पाच लूक असतात, सहा लूक असतात. सात असे लूक असतात ना.. मग त्याच्यात मग काहींचे वीस हजार पण असतात, मेकअपचे काहींचे पंचवीस हजार पण असतात.
हो म्हणजे.. ते कसं असतं प्रत्येकाच्या प्रोडक्टवर असतं जे म्हणजे क्वालिटी असते ना प्रोडक्ट तस ते प्राईज घेतात
एक्सपिरियन्स, वर म्हणजे एखाद्याला आवडलं तर मग तो जास्त म्हणजे त्याला माहित असतं ना
हा म्हणजे एखादा, मेकअप आर्टिस्ट जुना असेल ना तर त्यांचे म्हणजे हे पण वाढलेले असतात रेट
हा
म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळेच असतात. जे नवीन असतात ते कमी ठेवतात. पण जास्त पण कमी ठेवता येत नाही. का तर, एक आपण फाउंडेशन घ्यायला गेलो तर तीन आणि चार हजारा शिवाय नाही भेटत.
हो ते तर आहे प्रोडक्ट महाग असतात ना आपण कमी करायला जाऊ म्हणे.. पण तोट्यात जाऊ ना.
हो,
आणि तुम्ही मेहंदीचे किती घेतात. म्हणजे प्राईज
अ प्राईज मी दोन हजार पासून स्टार्टिंग ठेवल्या का तर दोन हजार म्हटल काय आता म्हणजे आम्ही खेडेगावात जास्त पडतो ना.. मग इकड जास्त कोण पेमेंट द्यायला मागत नाही.
नाही का.
हा मग खेडेगावातली कशी जास्त नटायला वगैरे मागत नाहीत ना. मग दोन हजार पासून स्टार्टिंग ठेवल्या मग दोन हजारपासून एकदम सिम्पल मेहंदी जशी तुमची मेहंदीची डिझाईन असेल. म्हणजे, पूर्ण हेवी मध्ये म्हणल तसं म पेमेंट वाढत जातं. सात-आठ हजार पर्यंत जात मग.
आता एक. तुम्ही कधीपासून करताय?
अ दीड वर्ष झाली नाही. दोन वर्ष झाली करते मी.
अच्छा. मगं तुम्ही बाहेरगावी पण जातात का?
हो. तुम्हाला सांगते सांगली, कोल्हापूर, पुणे, इकडं पण जाते मी. जशी ऑर्डर असेल तसे जाते. आणि ज्वेलरीची काय पोस्टान पण म्हणजे, अ. पोच करते किंवा हम्. असं म्हणजे जवळ वगैरे असेल तर नेऊन पण देते मी.
हा का.
हम् आणि जर लांबचे असतील तर मग, दयायला येतात त्या. कशा
हो म्हणजे, घागऱ्यावरच ज्वेलरी शोभतात ना. मग मग सगळंच, तुमच्याकडे पण अवेलेबल असेल असं पण नसेल ना.
हो, हो. ते बेबी शॉवर साठी घालतात ना बघा ज्वेलरी ओरिजनल फ्लावरची. हा ते पण बनवते ना मी.
बनवतात. आणि हो तेच. एक म्हणजे एकच किती? आता एक जनांचं बेबी
एकच जनाच बेबी शॉवर असतं ना. मग ती रेंटने पण ज्वेलरी भेटते. आणि ओरिजनल फ्लॉवरची आपण रेंटन देऊ शकत नाही. मग तुम्हाला सांगते बेबी शॉवर च्या ज्वेलरीचा ना अडीच-तीन पासून स्टार्टिंग असत. आपल्याला जशी हेवी हवी असेल. तसं आणि मग त्यात फुलं कोणती युज करतोय. काय मग त्याच्यावर पण रेट ठरवायचं. का तर प्रत्येक फुलांची प्राईझ वेगवेगळी असते ना.
हो हो ते तर आहे. आणि ओरिजनल फुलं रेंटने द्यायला नाही परवडणार. ते विकतच घ्यावे लागतील.
हो सुकतात ते पूर्णपणे.
ह.
आणि मग आर्टिफिशियल मध्ये म्हणलं तर मग रेंटन देते सातशे ने. सहाशेने, सहाशे, सातशे, पर्यंत देते रेंटने. का तर पुढच्याच तरी आपण कशाला एवढं घ्या.
डुबलीकेट असतात ते का.
हो डुबलीकेट असतात.
हा.
आणि ओरिजिनल म्हणलं की मग, प्रत्येक फुला म्हणजे दररोज फुलांची प्राईज चेंज होत असते ना. मग त्यामुळं,
कायं येणारं आहे
मं रेट पणं जास्तं सांगाय लागतातं कसं परवडलं पाहिजे नां आपल्यांला आंता एक गुलाब घ्यांयला गेलं तरं तीस रुपये शिवायं पस्तीस शिवायं गुलाब भेटतं नां
नाहीं भेटतं नां महांग है आपणं आपणं साधे फुलं पणं घेतले तरी महांगचं भेटतं आंता एक कितीपर्यंत जातो फुलांचा महांगचं आहेत सगळें आपल्यांला पुरवडेल म्हणजे समोरच्यांला वाटतंय हे महागे पणं मंग ते खरंच महांगचं असतांत मार्केट मध्यें
हम्मं आणि ते बनवांयलां पणं म्हणजे खूंप नाजूंक कामं असतं ओरिजिनल फ्लॉवरचं ते कटिंग परंत त्यांला जपांय तरं एवढं लागतं नां की कायं बोलायचं नको ते सुकतं नां जास्तं आणि उन्हाळ्यांत कसं जास्तं लग्नं वगैरें असतं जास्तं कार्यक्रम असतांत
हां आणि उन्हाळ्यांच उन्हांळ पणं ते खरां होनं जातं
खरांब होतं लगेचं तुम्हीं सकाळीं बनवायचं बसलां नां संध्याकांळपर्यंत ते पूर्ण किन वाजतां असं पूर्ण असं काळजीपूर्वक बनवां लागतं त्यांला
हो ते तरं आं आंता ते तरं आहे कायं करतं मं आंता डुप्लिकेट मंग असं आंता कसं आहे डुप्लिकेट म्हणजे जास्तं डुप्लिकेट पेक्षां ब्राईड कसं ओरिजनल घेतं ते पणं मंग ते ते सकाळीं पर्यंत पणं संध्याकांळीच्या फुलांचे हालं होऊन जातांत खूंप
हो दोन दिवसं राहतांत आपणं जरं फ्रीजमध्यें वगैरें ठेव व्यवस्थित ठेवलं नां तरं दोन दिवसं राहतांत दोन दिवसं कांहीं खरांब बिरांब होतं नाहींत
हां हां बरोबर हं
कातरां आपणं जेवढं त्यांला व्यवस्थित पणं जपनं करीन तेवढं ते व्यवस्थित होतं
सगळं फ्लांचं वगैरें हे सगळं एकट्यां करतांत कां कोणी मदतीला
संध्या तरं मी एकटी करते मिस्टरं वगैरें घरी असतीलल किंवा बाहेर ऑर्डर वगैरें असेल नां ते सोबतं येतांत मंग ते
अच्छा हां मंग तेवढीच सोबतं तुम्हांला. चालेल झाले आपले दहा मिनिटं-
हां चालेल मी करते तुम्हांला आंता.
हो थांबा दहा मिनिटं मी तुम्हांला मेसेज करते मी तुम्हांला- थोड्यां वेळांत.
कायं म्हणलं.